हॅलो, हा बोला. हा येतोय बोला की
हा -काय करताय?
काय नाही आवरल आता घरातली कामं
हा, हा, हा
आता तुमचा आवरल कि नाही आजून?
आमचं आवरलंय थोडं आवरायचं आहे अजून बाकी
हा, हा व्हय ते काय दिवसभर चालूच होतय थोडं थोडं घरातलं काही संप पत नाही का?
काम कालूच असत्यात हम्म ते कामावर कस काम आवू कोन लगेच जायला होत.
जायला होतय पण घरात असले कसं हळूहळू करायच सगळं हा. हा तेच की पटपट आवरून आपलं बाहेर जायला लागलं की कसं आवरतय. घरात असलं की हे होतेय ना, जरा
कंटाळा येतोय करा येते नंत तर म्हणून ठेवता पण.
हा हे होतय. आवरल जेव्ह?
होय जेवण. आवरलं तुमचं?
होय झालं जेवण वगैरे झालं आता आवरून जेवायचं.
हा हा.
हा.
फिराय वगैरे गेला नाहीत का सुट्टतीसाठी?
सुट्टीमध्ये गेले होते गे इकडं आमचं देवस्थान ज्योतिबा आहे तिकड गेलेले. कोल्हापूरमध्ये इकडं परत कर्नाटकमध्ये पण गेलेलो आम्ही.
हा कर्नाटक मध्ये काय आहे ते?
गोर्कण मुर्डेश्वर म्हणून ते प हे आहे तिथलं महादेवाचच हे देवस्थान आहे ते.
हा हा.
हा आणि गोर्कण म्हणजे ते गाईचा कान असं गो आणि कर्ण
हा हा.
गोकर्ण असं हे आहे ते छान आहे ति पबीच आहे मुर्डेश्वरला.
हा हा म्हणजे कोकणातमध्ये ते काय ते? कर्नाटकामध्ये.
कर्नाटक मध्ये येते पण ते कॉस म्हणजे समुद्र कोकण आणि ते असं गोलपट्टा ते येते तिकडे. ते कर्नाटकमध्ये व्हायत ते भागे
आ हा.
हम्म छान आहे बघायला ते. तिथं हे पण हाय. महादेवाची मोठी मूर्ती आहे एकदम
हा मुरुडेश्वरला का
हा मुरडेश्वरला ते एकदम मो ठी मुर्ती आहे अशी
हा जाऊन यायला पाहिजे, आम्ही अजून गेलो नाही तिक कड मुरडेेश्वर
हा तिथं पण छान आहे आणि असं जंगलात वगैरे ते महादेवाच्या पिंडी तयार झालेलं पाण्यात. जे कुठल्याही दगड बगीतल्या ना तुम्ही ते पिंडच तयार झालंय असं
हा हा, म्हणजे पाण्यामध्ये आहेत ते
पाण्यामध्ये अस दगड आहेत ते. सगळ्या पिंडीच तयार आहेत तिथं त छान वाटत तय रे अस
हा म्हण म्हणजे एक दोन दिवसाची ट्रीप काढायला ग एका दिवसात होईत नसणार.
नाही एक दिवसात नाही एक दिवस तिथं राहायला लागतय म्हजे दोन दिवसाची होते टोटल म्हंजे एक दिवसाचा स्टे कर कराय लागणार तुम्हाला एका दिवसात नाही होणार कारण भरपूर एरिया पण आहे. आणि कसं लांब लांब गाव आहेत ना. त्या मुळ म मी मुर्डेश कर मन थ राहिलेलो
हा
हा आधी थोडी गावं केलीस पहिला आणि मग मुर्डेश्वरमध्ये थांबलो
ह हा मग तिथं रूम वगैरे भेटतात का राहण्यासाठी?
हा भेटतात की रूम पण असतात मग जेवण वगैरे मिळतं की बाहेरच करावं ला ना माझ जे मग आम्ही प्रसाद एक दोन ठिकाणी घेतला
हा हा
हा आणि मग रात्रीच जेवण काय बाहेरच केलं मग दिवसाचा प्रसाद भेट आ ग दिवशी दुवशी पण भेटला तसं छान अस प्रसादामध्ये पण रव्याची खीर बता कस ते भात आमटी असं असते रस्सम कस असतंय ना आपलं हा देतात भरपूर देतात असं की नाही एकदा वाढले की परत नाही असणे लागेल तेवढच घ्यायचं आपल्याला
होय ते उघंच नासाड्यांनी करून टाक
हा नैवेद आपलं नैवेद्याच ताड अस आपण टाकून देऊ शकतो नाही त्यामुळेग आपल्याला लागेल तेवढे घेत तर लोक दुसऱ्यांना ते मिळते एकदा खराब झालं की खराबच
हो हो
हम अम्न वाया गेले की ते हेच होते
हा ते स्वामी समजच्याथ आ पण अक्कल कोठला पण प्रसाद भेटतोय ना जेवण
हा तिथं देवस्थानच्या इथं आहे सगळीकडे बऱ्यापैकी प्रसद आहेतच तिथं पण कर्नाटकमध्येध्ये हेच आहे म्हणजे मंदिरच जास्त आहे जास्त करून
हा हा म्हणजे ते कर्नाटकात आहे भोपळ्याचं जेवण वगैरे अस
हा तसच ते रसम सारखं म्हणजे त्यात भोपळा मिक्स जा स रस्सा असं एकदम सार पातळ सार असं
म्हणजे भोपळ्यातच
हा भाऊ पचे पण छान लागते आंबट गोड अशी चव असते म्ह छान लागत आपल्याला सवय नसते ना ते खाऊन.
हो आपण कधीतरी खाणार आणि
हा मग ते जरा वेगळ लागते टेस्टला पण छान अस भात आणि ते मस्त लागते.
हा हा ते कर्नाटकात जास्त करून ते भोपळाच खात असतील.
हा तिकडं त्या भागेत जरा भोपळाच आणि खीर पण होत. पियची गव्हाची पण होती पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी रव्याची होती. ती पण छान होती मस्त लागल ते, हॅलो. हॅलो
हा आवाज येतोय काय?
हा येतोय बोला की. हाय हां बोला
हॅलो येतोय काय आवाज?
हा याय लागलाय बोला की.
हा हा. बाकी काय आहे ना चाललंय.
बाकी काय नाही निवांत तेच काय तर ट्रिपवरून आलेला. इकडं तिकडं गावी फिरलेलं.
हो मग सुट्टी कशी गेली?
सुट्टी छान गेली तर या वर्षी ट्रिप भरपूर झालं ना.
हा भर
हा फिरण्यात सुट्टीतच होतं इतर वे कुठ फीरायला भेटतेय. मुलांना पण सुट्टी असते महिना भर त्यांना पण न्यावं लागते सगळी. इकडं मग त्यांना पण कन टायले असतात अभ्यास वगैरे करून एक ज्यामधून तेन तेवढं रिलॅक्स व्हायला होत. तपल्याला म्हणनं ट्रीप म सग फॅमिली गेलतो आम्ही
हा हा.
हम्म दोन दिवस स्ट्रीप काढलेली परत आणि मजा होती बा म्हणजे आमच देव कुलदेवता आहे ना ते.
हा हा.
मग तिकडं नैवेद वगैरे तर असत मग तिकड पण गेलेलो.
हा हा.
भरपूर माहेरी हर्षी भरपूर फिरण झालंय. आता काय परत जाय लवकर नाही होत ना आता पावस कुठं कोण बाहेर पडते.
नाही नाही. पावसात ते सगळे चिकचिक होते मग कोण बाहेर पडाय मगत
हा आणि पाऊस आहेेत कस ला म लॉग रूट ला कोण जात नाही इथल्या इथं म्हटलं तर आपलं कोण जात आहे.
हो आता मे महिन्याच्या सुट्टीत आणि दिवाळीतच कुठ तरी आपल्याला जास्त
हा फिरायला भेटतय इतर वेळ नाही कुठं आता मग एकदा मुलांना शाळाच झालं की परीक्षा अभ्यास त्यातच त्यांचा वेळ जाते. मग त्यांच्यावर आपला पण वेळ त्यात जात आहे.
हो त्यांच्यावर आपल्याला करायच लागतय.
हम्म त्यांचा अभ्यास घ्या त्यांच शाळेच टाइम टेबल सगळं काय काय स्पर्धा वगैरे असतात त्याच ह् हम्म. त्यामुळे त्यातच वेळ जातो.
हा हा. बाकी अजून शाळा चालू झाल्या नसतील.
शाळा नाही अजून आता एक चार दिवसात चालू होती. माणे नाही घरात मस् शांत.
आता मुलांचा दंगाल वगैरे आता मे महिन्यात चालूच असणार सगळे एकत्र आल्यानंतर हां हां हां.
नुसतं दंगा दंगा. आता पण गेल खळालाच बाहेर
हा हा आता ऊन पण बाहेर खूप आहे
भपूर आहे पण कुठला ऐकतय तो घरात थांबा म्हंटलं तर आपलं त्यांचा खेळ चालूच पचते
होय हो त्यांना ऊन लागत नाही आपल्यालाच लागते ऊन
खेळायच्या नादत नाही का त्यांचं ते खेळण्याची नादत त्यांचं वयच आहे ना हे आता खेळण्याचं आपण किती नाही म्हटलं तर ते काय खेळायचे थांबत नाही
आणि ऐकत पण नाही ते पाहिजे ते करणारच
आणि आता मुलंच आहेत ना एकदा शाळा चाल झा कुठं भेटायला मिळते पोरांना आणि पावसात काय आता खेळा बेठा ात नाही बाहेर
नाही आणि एकदा अभ्यास चालू झाला कि मग ते चालूच
हा वेळ भेटत नाही मग आता खेळ खेळताय तर खेळावा मायच केवढं खेळताय तेवढं खेळून घ्या मग आता त्यांच तर एन्जॉय व्हायला पाहिजे आपण नाही म्हटलं तर त काय ऐकणार आहे थोडीच
नाही नाही ऐकत नाही ते आपलंच खरं करतात
ह आणि त्यांचं मग कस घरात घरात बसलं किंवा हे होत नाही बाहेर जरा खेळ वगैरे की शारीरिक विकास पण होते ना त्यांचा
हो आणि मुलांना पण जास्त अ घरी ठेवून पण ते मुला मंदावल्यासारखं
हा तेच की ऍक्टिव्हटी पाहिजेेत की काहीतरी खेळ घरातले बैठे खेळ म्हणजे ते वेगळं पडत आणि बाहेर न खेळून आलेलं वेगळं पडत
हो जरा मुलांच्या तेन राहिले किती त्यांना पण हे होतेय ना
होय ते आता काय म्हणजे मुलं इथले सगळे हेच आहेत व्यवस्थ चांगलेच आहेत प नाही एका दुसरे शब्द इकडे तिकड थोड तरी ऐकून हे करून
होय ते सगळीकडे होतयच.
हम
कोणाचा त शब्द कानावर पडलं की तेथ बोलतातच
हा मुलाना काय तेच त्यांची हेच असतय ते, दुसऱ्याच ऐकलं की तेच हे करायचं. त्यांना कस अजून अल्लड अस काही कळते ना कुठला शब्द वापरलाय काय आपण तो बोललाय पाहिजे काय नको
आ थोडे दिवस नंतर कळल्यानंतर कशाला बोलत्यात
पण थोडं हे होतय आता खरण एकमेकांना खेळल्याशिवाय पण त्यांना आनंद भेटत नाही हॅलो हॅलो
हम्म चालेल चालेल फर करते फोन मी परत
हा चालतय ठीक आहे
हां